हॅलो बोल की.
हा बरं आहेस काय?
हाय की तू?
हाय की.
हम्म काय करायलास.
का नाही बसलोय बघ.
हम्म काय नाही मी पण आता आलोय जरा खेळून.
हा हां कुठे गेलतास.
मध्ये बसल्यालो रे.
हा हा. कुठे गेलतास खेळायला.
फुटबॉल खेळायला गेलतो रे.
हां हां.
इथली सगळी आमच्या इथली पोर तेनी जात नाही. मला पाच वाजेले की जायचं. आणि सात सात साडेसातण खेळते मग येतंय.
हां हां.
मी आता जर अभ्यास करायचा बसून.
व का आहे.
होय आट वाजेन जरा अभ्यास करायचं आट वाजल्यापासून नऊ वाजूपर्यंत. नऊला जेवायचं. अन् झोपायच.
व्हय.
पाया बी आता जाणार आले आहे. दोन तीन दिवस बंद केलीत.
का रे,
अर बिबट्या सुटला रे इकडं.
हां हां.
म तीच बिबट्या
मग बिबट्या येतोय. आ. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो
हॅलो, हॅलो,
हॅलो, कुठे रे.
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो, हॅलो, हॅलो, रप रुप्या? हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,
हॅलो,
हा. कुठ गेलतास? हॅलो, हॅलो,
काय? कोण बा? का?
हॅलो,
हॅलो,
हां. बोल की? हॅलो,
हॅलो, अर, चालू हाय कॉल बोल? अरे माझ्या कड चालू हाय कॉल.